शेवटचा हॅलो म्हटलं य एवढ एक राहिल शेवटचा. चा
हु हूं
बाकी अम झालय मग पाच दाखवत ना मग मी होत हा हा चाल त इकड रेल नायी इकड काय रे? हं
इंद इंदा
हाव का एवढ दिवस त्या दिवशी मी फोन केलता तुम्ही इंदापूरला
व ऑपरेशन करेल ना.
हावो का? बई मला विचार नव्हता पण मी काही स हम्म
कराच न मग
काराच होत पण कोणी सोबत नव्हत की तरी ते म्हलं चालत्या का त्या म्हणल्या जाऊ द्या म्हणल जाऊ मग नंतर.
आमी नवतो का? मला फोन केला असता मग कळल असत. बोडक्याच लोणीच्या होत्या ना बोडक्याच नव्हत्या कोणी अम
ते मंग सोबत असल कोणी बर वाटत मगं
आपण मग जर ते एखाद्या वेस खुलासा वी काढला असता गावातून तो कोण कोण ये, कोण कोण न
हा अस हेच नाही केलन मंग इथ इला मला माहिती होत आज म्हणजे हाऊ पण त्या म्हण जाऊ द्या तर पाहू नंतर म्हलं जाऊ द्या मग नंतर तर नंतर.
पण मग नंतर अवकळा होती म्हण त्यांना
ती भीती वाटते बई ती
आता तुम्हाला नाइ पण नाइ पण गीता ताईला जास्त त्रास होतयना त्याचा तर आता जाडवी आल्या वय पोरग मोठ झाल ना
हां हां
हा आ.
पण त्यांची पोरगी किती मोठी आहे. मग तुमच्या पोरीबरोबरची. मग
जाऊदे पाहू करू तर करू नाही तर राहू देऊ. हा म तेच ताण होतो ना मग लय जाऊदे पाहू आता.
आता आठ रोज जाते हेच टेन्शन.
मग तेच होतं ना मंग. पाहू मग आताचा आतातर काही वेळ नाही समजा आता पुन्हा काम सुरू होतील. हं पुढच्या वर्षी पाहू मग यावर्षी आम्हाला एकही उरकून दिलं नाही या कामाने आमची लय काम चालली ती अंगणवाडीची.
काम साऱ्यांचेच वाढील्यात.
चाला करू की मी बंद झालं झालं तुमचं.
हा हा.
करू मम्मी फोनाक.
हा. माल सबमिट करू दे बग तेवढं.
ठेव मग.
हा ठेव.